हॅलो.
हा हॅलो बोला.
आवाज येतोय?
ह येतोय येतोय.
हा हा हा येतोय व्यवस्थित.
आ नाही बघ आता करायचा तुमचा?
आमचा अजून थोड्या वेळाने.
होय काय स्पेशल आज केलंत?
स्पेशल अस काई नाही गवारची भाजी चपाती.
दोन भाज्या पाहिजेत.
अ डब्बा होत, काय?
दोन भाज्या म्हटलं पाहिजेतच.
दोन आसं काय लागत नाई आमच्याथ असं. नॉर्मली थोडंफार केलं तरी चालते.
नशीबवाणय नशीबवानय.
आसाच ठीकय.
मंग. आमच्यात प्रॉपर दोन लागतात आमटी वेगळी सकाळीच काय केलत डाळीची आमटी केलती बघा.
हां हां.
भाज्या आणल्या संपल्या भाज्या आता काल तर वांग खाल्ल म्हणल रात्री मट ती खणते आता कुणाला करू? कारण पाऊट त्याच्या शेंग्या नव्हत्या काल बाजारात एवढ्या चांगल्या शेवगा पण नव्हता.
हां हां.
करणार काय? पोरग त पहले ओ पप्पा भाजी चांगली झाली खावा खावा.
दोघांना दोन आवडलं. काय बोलणार. काय वट पौर्णिमेची खरेदी केली?
हा झालीय थोडीफार. म्हणजे ते ज्वेलरी वगैरे घेतली. अजून साडी डिसाईड करायचीय कोणती नेसायचीय हा.
अरे बापरे! लोकांनी डिसाईड करून फोटोशूट केले केवढे
होय. पण आमचं आता जुन झालय ना त्यामुळ एवढं काय लक्ष नाई देत. हम. जेवढं नवीन ट्रेडिंगला असं
हो. आमच्या इथली मुलगी पळून गेलेली तिनं फोटोशूट केलीय ती.
होय.
केवढे लावलेत फोटो बापरे आणि ज्या वळेस गेली त्या काळाला घरात आपल्यांनी त्या बाबान टक्कल केलं मुलगी मेली म्हणून आंघोळ केली. त्यांची गल्लीतल्या लोकांनी चार दिवस जेवण दिलं खुळ्यागत. आम्ही काई विचारलं नाई कसं पळून गेली म्हणून विचारायचं होय?
होय.
अर्धवटच हायत म्हणलं म तथली एक जण अहो सगळ्या बायका बोलवून आल्या. अहो पोरगी जिवंत हाय म्हटलं खुळ्यासारखं काय जाताय घरी. आणि आता पुरगी येऊन मस्त पैकी फोटोशूट ही करायला लागली की घरात. मध्ये एक म्हटलं डिवोर्स घेणारे डीवोर्स हातलं बितातलं सगळं काढून आलती. नवरा मारतोय म्हणून. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तर अधिक महिन्याचं जेवण घेतलं की केलं की सासूून.
हा हां.
म्हणजे किती खोट बोलायचं म्हंटलं. आमची मुलगी हे कुणाच तर ऐ कत जाऊ नकोस हं खोटा असतय बायका काय खरं सांगत न्हाईत म्हणती सरळं. तिला म्हंटलं न्हाई ग तिज ही करणारेत. नाई नाई तिजा विश्वास नसतोय कधी पळून गेल्याव पण म्हटलं अग असं असं म्हणाय लागलेत सगळी ए कुणाकड लक्ष घालू नको तिज आईवर लई जीवय अन बाबावर म्हटली ती जात नस ती पळून. आणि जेव्हा खरंच इंस्टाग्रामला लग्न झालेले फोटो बघितले त्यांच्या वर्गातले असल्यामुळे कसं त्यांचा ग्रुप हाय ना धावीचा.
हा हा हा.
मग बघितल्यावं म्हणती खरंच की ग बाई उठल्या उठल्या आनी दाखवाय लागलीया.
म्हणजे ती मुलगी सगळ्यांना सरप्राईज दिली काय? मी अशी होतो आणि अशी के असं केलं.
कुणाला वाटतच नव्हतं पळून जाईल म्हणून सगळं करणार सारखी आई बरोबर असणार. काय त्यांच्याच कास्टमधलं एवढं हे नाइये असं
हा हा हां.
हम्.
आता अलीकडं हेच सगळीकड चालूय जास्त प्रमाण
सगळीकडं म्हणजे एवढं टेन्शन येतं कधी कधी काई खरं नाईये. लहान मुलं तेवढी चांगली मुलं मोठी मुलं काही खंर नाईये.
होय. लई लई म्हणजे एक पाच ते दहा वर्षापर्यंत तेवढंच चांगलं चांगले वाटतात ते पण.
नंतर नंतर मग काही खरं नाहीे.
आता जगच हे असं चाललंय सगळं आपण मुलांना.
ते तर आहे हो. म्हणजे मैत्रिणीच्या भावाचा मुलगा आहे दहावीतच होता.
हा
एवढा ते मुलगा चांगला पण त्याचे एवढे हार्मोन्स लेव्हल वाढले दहावीत असताना. आजीला नाव घेऊन बोलवायचं आहे सगळी इस्टेट माझ्या नावावर कर चल. म्हणून बाबाला दहावी अर्धी सोडूनच गेल पोरगं मग म्हटलं भाऊला सांगायचं. द त्याला कामाला आणि म्हणल नेहलत की कामाला सगळी नोकर म्हणजे त्याची कामगार सगळी ह्याला. किमत देत्यात मालक म्हणून काय तर झालं म्हणुन. हा भाऊ म्हणजे त्याचा पप्पा त्याला बोलला ह्यान कॉलरच धरली सगळ्या देकत.
अशे अशा मुलांचच आवघड येतय.
हो नाही लई उवघड आहे आणि आत्ताच की नाही म्हणजे. आई बाबांची पण तब्येत आहे आमच्यासारखीच अशी आई बाबा पण हाइती मग हा पहिलाच असल्यामुळे कस. एवढे लेव्हल वाढलेत डॉक्टर म्हटला. भयान वाढले म्हटला त्यामुळे ते तस चिडचिड करतया मग ते इंजेक्शन चालू केलय. मामा म्हटला अरे जाकी दहावीची तर परीक्षा दे मामा दारुबंदी खात्यात आहे दोन नंबर सगळं. काय कमी आहे म्हंटला पैसे पाठवत जा मला.
अरेच्या.
माम्या आहेत्या पण नोकरीला हायती आजीला पेन्शन येती. इकडच्या आजीला पण येती आणि इकडच्या पण येती दोन्हीकडच्या मग ह्याला गरज काय.
होय.
ह काय उवघड आहे सगळं त्याच्या लक्षातच येईना ना पण ते अजून. लक्षात येइना अजून.
हा हा असा विचार करायला पाहिजे पण तू.
आईला तर कसलीच किंमत देत नाही नावण ये दीपा ये चल. मारवाड मला जेवायला काय तुझ्या घरच आणायचंय. माझा बाप म्हणतोय की असा बोलतोय या. आणि मी आणि मैत्रीण आमच्या दोघींची पण छोटी पहिली तिजा मुलगा होता माझी मुलगी. तिच्या तिथं दारात थाबलेलो अस रोड वर भाजी घेऊन आलोन बोलत आई बरोबर तिच्या थांबलेलो आम्ही दोघी होत. तो म्हटला भावानं काही अजून घर विकलं नाही माझ्या लगे लक्षात आलं हा बोललेला. मी गप्पा बसले काय बोलले नाही मंग ती मला म्हंटली ताई. चला जाऊया चला बाई म्हटलं. रस्त्याला म्हटलं चांगलाच की भाऊ बोलतोय मग म्हंटली बघा की कसा आहे. गाऊनवर वगैरे अस इकडे आम्ही हिंडतच नाही मुळात असं कुठ तरी दिस. दिसल लई लक्ष असतय. पण पाहिजेल सोडा म्हटलं कोण तरी आमच्या इथे जात्यात सगळी गाऊण वर ओढणी घ्यायची आणि फिरायचं मला म्हणते. पूजा करायची म्हंटल्या वो घ्या कि वो ओढणी. ती मुस्लिम लोकांच्यात करतात म्हटलं मग आमच्या धर्मात नाहीये त्यामुळे मला काय बोलवू नका म्हटलं तसं. ह
त्यांच्यातनी ते नमाज पडायसाठी दुसरीकडे बाहेर जायचं नाही त्यांचं वेगळं आपलं वेगळं.
होय होय.
कशाला उगच आबरु घालवायची नवरा कमवत नसल्या गत बाजारला काल ओढण्या टाकून स्टोल टाकून आल्यात बायका खरेदीला
ते आता मग उन्हाळा वगैरे असल्यामुळे सगळच हे ह्याच्यात सुटेबल वाट ते म्हणून सगळीकडे हेच वापरायला लागलेत पण ते दिसण्यासाठी कसं दिसत हे
लोक सगळी बघणारे असते ते माझी मैत्रिणीच आहे बांगड्यात केवढा मोठा धंदा आहे तिला मध्ये म्हटलं तुला दोन ड्रेस घेऊन देणार ते का ओ म्हटली तची बहीण म्हटली तू गाऊन वरवडली घेऊन अलीस म्हणून तुम्हाला तुला तसे म्हणायला लागलेत तुला कुठं कळतया मग म्हणल कमवतीस किती सांग बरं आणि काय गरज आहे असंच यायचं ना चांगलं दिसत नाही ते
होय इथल्या जवळच्या जवळ कुठेतरी फिरण्यासाठी साधे साधे ड्रेस वापरले तरी पण चालतात आपण आणि आता मार्केटमध्ये किती व्हरायटी झाल्यात अगदी तीनशे अडीशे तीनशे पर्यंत तरी अडीशे तीनशे रुपये एवढ्या म्हणजे छोट्या एवढ्या लहान लहान किमती सध्या पाहिजे तसे अँप
ह मी आता आमचं पण घर शेतात आहे की नाही त्याच्या पुढं थोड्या अंत एक दहा मिनिटाच्या अंतरावर एक तीच घर आहे मग ती मला परवा भाजी घ्यायला का ओ येत नाही म्हटलं अबा तुमच्या इथ मध्ये झाल्यात घर आणि मुळात तुमच्या घराच बांधकाम चालू झाल्या मिळालं ति जाऊ पण म्हणती का हो वाहिनी याचं बंद केलं आपण येणार गाऊन वरण ति लोकं बघणार तोंडकडे काय गरज
होय
पूर्ण मी टोटली जायचं बंद केलं हसत्यात मला सगळी जण अशी वा
नाही हे बरोबरच आहे पण होय
मी हिथं कोण मेल की नाही पहिला आहे तो ड्रेस अडकवायचा आणि जायचं
ह ह
तस करते आधी बघून यायच परत कशी चार गावची पाहुणी आलेली असतात चांगलं दिस
होय होय हो
ते साड्या घालायला काय आपल्या साळ्या हलक्या साड्या नसते मग तो ड्रेसच असतोय जुन्या झालेला
हा आणि त्या त्यामध्ये वेळ पण जातोय ना असं नाही म्हटलं तरी पा फास्ट म्हटलं तरी पाच मिनिटे तरी लागतातच आपल्याला
तो एकदा गणपतीच्या गौरी जेवल्या त्या दिवशी
हा हां
उटल्याबरोबर मोबाईल घ्यायला हिटरला पाणी लावलं मोबाईल घ्यायला आणि एकटीनं फोन केेला हीन का उघडायला फोन केलाय ग बाई म्हंटलं ह्यांना म्हटलं उचलू उचल तर म्हटले काय झालं एवढ्या सकाळचं म्हणून कारण वरती गल्लीतलं काही कळत नाही म्हणून उचलला की म्हटली अहो असं सुला मावशीचा नवरा वारला की रात्री अट्याक न हाय असा ड्रेस काढला आणि नेणार होती प्रेत घातला ड्रेस गळ्याला पुढे गेल्यानंतर टाईट का वाटतय त्याचा गळा राहिला ना
हा हा
ग मात्र कोरलाय म्हणजे कोरत नाही म्हण ओढणी गुंडाळी गोलन गप गेले गेलेत. तोपर्यंत तेनि येतच होते म्हटलं नशीब चांगलं माघारी जाऊन ड्रेस बदलला नाही म्हणून नाही ते त्यावेळे मुलगा झोपला?
आहे खेळायला लागलंय बाहेर तो नाही आहे खेळायला लागलाय. आता म्हणजे जर असं असं तीन साडेतीन नंतर न. हा म्हणजे दुपारच्या वेळेस जरा जास्त किरकिर करतोय. जरा ऊन तेन असतंय ना त्यामुळ आणि त्यावेळेला झोपायची वेळ असते आणि सगळे बाग म्हणजे घरातच. कोण झोप असेल त्याच्यासोबत खेळायला वगैरे कोण नसेल. मग एकटा मोबाईल वगैरे बघत बसतोय ते घेतलं काढून की आणि जरा चिडचिड चिडचिड करत.
पोरांच तेच झालया माझ्या मुलग्यानं दहावी तिथली खोली
हा हा. हा हा. दीड ते दोन वर्षाचा होता ना. त्या वेळेला हा हा. आवाज येत नाही येत.
ह् ते ना. इकडे ड्रिल मशीन काय तर चालू झालं वाटत. मध्येच वाऱ्यामुळे कठवायला लागलाय बहुतेक पण वारं पण कमी झालंय पडलं कि ऊन आम कड आंभाळ होत मगाशी जास्त
पाऊस पडला की नई.
मी मेसेज टाकल्याबरोबर टिपकायला लाग अगं बई म्हटलं आता आणि परत हे करायला लागतय. तोपर्यंत गेला म्हटलं जाऊ दे आणि काय चाललंय मंग
हॅलो.
हा बोला की आणि काय चाललंय म्हटलं हा येतोय की
नी तेच आता ते वटपौर्णिमेचं बघायचं थोडं काहीतरी कार्यक्रमचं.
सगळं साहित्य काढून ठेवायचं जायच्या कळाला म शोधत बसू नका.
ह ह होय माझं प्रत्येक वर्षी असंच होतय. जरी काढून ठेवलं ना मी तरी काय ना काय तरी राहिलेलं असतंय किंवा ति साडी नेस. व्यवस्थित म्हणजे असं कम्फर्टेबल नय वाटलं की मग ते काढलेली साडी बाजूला ठेवाय. दुसरीच्या अणि शोधात बसायचं हा असच होतय. हम्म असं म्हणजे प्रत्येक वेळेला माझं असंच होत. होय.
ज्वेलरी तर अगोदर गौरीची साडी नेसायला गौरी कुणाची हित कवटीची गौरी फक्त आमची एकट्याची असती बाकी च्यांची ते फुलांची असती ना. एवढं त्या पोरींच्या साड्यांसाठी जीव नकात येतो अगं बाई बाई.
ह.
खूप त्यांच असतंय ते फोटो काढायचं हे धरून ते धरून
होय होय.
लय आलय हितं.
चालेल करतो आणि कॉल तुम्हाला मग
हा चालतंय लगेच राहावा.
हा ठीक आहे.
हा चालतंय!